हॅलो हा आवाज येतोय?
हा हा येतोय तुमचा कॉल येत नव्हता म्हणून मी तिकड कॉल केला.
हा नाही नाही इकड करालते ना मी तुम्हाला.
तेच कि का येत नाही म्हणून मी तिकड करत होते ना म्हणून तु कुटके लागत
होय.
हम उठलं काय बाळ?
नाही बाळ झोपले बाळ झोपले म्हणजे रात ते जरा जागरण झाले ना ब बारा वाजले गावाकडून यायला.
हम.
बड्डे होता भाव भाच्याच.
आ हा हा हां.
ते सगळे आम्ही पाहून सग बा बारा साढ बारा वाजली त्यामुळे त्यामुळे तो झोपला अजून अ उटलेला.
उठलेला बोलता मिळता मगाशी पण आणि थोप पटल्यावर झोपला
हम आमच नाही आमच उठलं. माझे मी कधीच झोपत नाय.
कधीच म्हणजे रात्री पण नाही?
म्हणजे रात्री झोपते की दुपारचे कधीच नाही.
हा हा जे झोपायची सवय च नाही आहे.
सवय नाही म्हणजे, कधीतरी म्हजे जास्त आजारी असली. तरच कसय दिवसभर दिवसाच झो न की संध्याकाळी मग लवकर झोप लागत नाही मग सकाळी लेट होतय उटायला.
होय.
असं अस ते होत्यामुळ, कितीला उठताय तुम्ही.
उठते साडेपाच ला जाग‌ येत्या पण उठते पावणे सहाला. मग बाकीच अवरायच आंघोळ वगैरे, आमचे पण डबे असतात ना सकाळचे. लवकर स्वयपाक करायला लागते.
साडे सहा पाहुणेचात.
उठतय.
होयं.
हा हा. हम्म.
त तुमच्याकडे तर सिट्टी म्हणल्या काय शेताकडली काय कामं नाहीत.
नाही अ.. ते काय करायला दिले, त्यामुळे तिकडचं काय नाही. जॉबला असल्यामुळं आता. बिझनेस बंद केल्यामुळ‌, जॉबला चालाय ना त्यामुळं. हम्म, ते काय नाही तिकडचं थोडं. बघायला तेवढं जातात, महिन्यात नाही एकदा हम्म.
ते रोपा त्यां चालल्या मग पाणी नाही ना.
हम्म हम्म.
त्यामुळं आता सगळं, इस्कूट केलाय पावसानं.
होय.
आणि ऊस तेन वाळाल्यात.
होय, मग बाकीच पाणी वगैरे येत नाही. विहिरी विहिरीला वगैरे,
विहिरीचं पाणी आहे की, विहिरीचं पाणी काय ऊसाला पाजणार. रोप लांब भुईमुग याला काय करणार.
हम्म हम्म रोप म्हणजे याची रोप आहेत काय तुमच्यात.
होय, आमच्या आमच्या रोप असत्यात आम्ही टोकनत नाही. ते लई रान येतय ओ मग खरपनी सारखी कराय लागत्या. रोपला कसं. नाही नाही नाही, भाताचं कसं रोप रूप म्हणजे, भाताची रूप ऐकून तरी माहिती असेल काय?
ते कितीे मला.
हा हा.
हम, भाताची मला वाटलं ते ऊसाची रोप असं, विकत्यात की काय.
नाही नाही.
हम्म हम् ह, त्याला पाणी भरपूर लागतय घे.
होय, आता म्हणजे आम्ही ऊस लावतोय.
हम्म.
एक वर्ष अडाण भात करतोय.
हा हा हा.
म्हणजे उसाच प्रमाण जास्त असल्यामुळं, आणि मग ते नाच ना भुईमुगाचा शेंगा हे शेत वेगळ असते. तेच म्ह हम्म.
कोकण विदर्भात येते काय, तुमच तिकडे येते काय.
नाही नाही नाही, कोकण नाही.
बरबर ठीक आहे.
त्याला पाणी विरीच काय पा उसाला भरणार एवढं पुरणार आहे सगळ्या शेताला. आणि एका ठिकाणी असेत सगळे एक एक ओपा सगळीकड.
हम्म.
ह्या कोपऱ्यावर, त्या कोपऱ्यावर.
हम्म हम्म.
त्यामुळं नाही पाणी नाही पुरत. प्यायल असत इकडं पाणी खर पाण्याच म्हणजे खर्चाला जास्त भरपूर प्रमाणात पाणी असतय.
हा हा. आमच्या इकडं नंदेचं आहेत ना भात. त्या ची शेती करतात त्यामूळ ते माहित हाय आम्हाला तेवढं. आणि आमच्या आचार्यांचं पण होतं ते हॉटेलमध्ये आचार्य असायचे. त्यामुळे ते पण सांगायचे ना त्यामूळ ते माहिती आहे तेवढं बऱ्यापैकी भाताचं. म्हणजे रोपच रोप. नाही आम्ही अस रेष नाही म्हणजे दुकानातनं महिन्याचा हे करतोय त्याच्यात तिथंनच आणतोय तांदूळ वगैरे नंदेच्या तेनच्यात तिकड शेती करतात त्यामुळे ते. अ मिळतय आम्हाला थोडं त्यांच्याकडनं पण म्हणजे त्या घेऊन येतात यायच्या वेळी. बाळासाठी वगैरे इंद्रायनी त्यांचं घरचं.
हा. विकत घेताय का मग तसं देत्यात?
विकत नाही तसच की विकत कशाला देत्यात त्यांनी. घरच त्यामुळं देतात भरपूर होतय त्यांना आपण.
होते का मला म्हणजे खाया पुरतं तरी.
खायापुरतं, घरच्या पुुरतंच ठेवतात त्यांनी.
हा. म्हणजे तुम्हाला देतात ते चार पाच महिने पुरेल इतकं देतात का?
नाही नाही तेवढं नाही . थोडं फार एक पिशवी एक दहा किलो होते नासं येताना कधी तर घेऊन येत त्यात किंवा कोण गेलं तरी पाठवत्यात असं अस करत्यात.
असं हा.
नाही आम्ही विकतच म्हणजे दु दुकानातून विकतच आणतो इंद्रायणी वगैरे राईस. बिर्याणीचा वगैरे वेगळा किंवा. हम्म म्हणजे घरच्या पुरतं ठेवताय वर्षभर हा. वर्षभर ठेवताय घरीच.
होय आमचं कसं आम्ही विकायला करत नाही ना.
हम्म तेच की.
फ हा फक्त खायचं.
खायचं आणि ठेवून वापरताय ना गेल्या वर्षीच या वर्षी असं.
गेल्या वर्षीच ह्या वर्षी खायचं आणि खरं आम्ही एक वर्षी अडाण करतोय भात.
हम्म हम्म हम्म हम्म. तुमच्यात भात मग बर भरपूर खात असतील.
हिकडं आमच्यात नाही नाही आम्ही भातलई खात नाही.
हा हा.
चपाती आणि भाकरी. ज्वारीची जास्त भात म्हणजे. एक वाटी आमटीजी एवढाच भात.
हम्म सगळ्यांना.
नाही नाही म्हणजे डब्याला तेन द्याल लागतोय.
हम्म.
ही बायका म्हणजे सवय नाही ना आव त्याची भागरीे कसं
हा हा.
ज्या दिवशी हे नॉनव्हेज असेल त्या दिवशी बाहेर खातात खरं.
हा नॉनव्हेज ला पाहिजे मग नॉनव्हेज असल त्याला पांढरा रस्सा वगैरे करताय काय?
पांढरा रस्सा करतोय की.
आम्ही काय नाही करत ते सगळंच काही हे मला रेसिपी पण माहित नाही.
काय तुम्ही खात नाही काय?
आ?
खात नाहीसां?
खातोय की बाहेर गेल्यावर हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर खातोय.
हा.
पण माहित नाही ना ते कसं करायच. ते फुट-फुटतंय ना ते पण.
. होय माझं पण एक वेळ फुटलेलं त्या तेव्हापासून म्हणजे मी हे घातलेलं अ हेची डाळ ओ फुटाण्याची डाळ.
हा हा.
म्हणजे असंच ते एकामेका संग विचारून घातलेली. त्यावेळी माझं तस फुटलेलं तेव्हापासून मी ते काय घालत नाही. मी कशी करते माहित हाय? नारळ म-म्हणजे नारळाच ते खोबरं बारीक बारीक काप करून मिक्सरला लावायचं आणि त्याचं पाणी एका पांढऱ्या कापडनं गाळून घ्यायचं.
हम्म.
आणि चिकनचा किंवा मटनचा ते पूर्ण आर्क असते माहित आहे पाणी मिटात ते घ्यायचं. पिवळं पाणी पिवळं म्हणजे हळद टाकायचे नाही त्यात.
हा हा.
फक्त हा फक्त मिठात शिज जेवलेलं पाणी आणि अ हे करायचं हेजा मसाला आणि कसला हो पांढरा रशेचा मसाला
बाहेर मिळतो काय पंढरा रस्साला?
आं
पांढर जशीच मिळ मसाला मिळतोय काय?
होय मिळतोय की पांढरेस खडा मसाला घालून. तेल गरम करत ठेवून खडा मसालाची फोडणी द्यायची त्यात टाकायचं ते हेजं पाणी नारळा ते पांढर पाणी ओ तेच आतला ते अस चो तो असतोय तेव्हा घालायचं नाही.
हा ते कळालं की पाणी वतायचं फक्त खोबऱ्याचं.
होय आणि ते हे टाकायचं ते पाणी मिरची घालायची खड्या मसाल्यात. मिरची बी फोडणी द्यायची त्याच्याबरोबर. असं करत हा आणि मीट चवीनुसार
मग ते उकळ-उकळी येऊ द्यायचं काय त्याला?
उकळी देऊ द्यायचं होय म्हणजे हेनं ना राज हेणं काय फुटत नाही ते. हेज मी फुटाण्याची डाळ घातलेली एक वेळ. असं ते झुणकाच झालता.
हा हा हा.
आळधुवर सपना नाही एवढं झालतं ते. त्या उलट कधी फुटाणायाची डाळ वापरत नाही आपण कधी तर काय म्हणजे हिच म मुल मागालं की कधी तर तसंच करते म्हणजे अनेक मुलगा आहे मला.
हा हा. दोन आहेत होय?
दोन आहेत होय.
हम्म हम्म. तो मोठा आहे काय?
मोठा आहे वय सहा वर्षाचा आहे तो.
आ हा बर, बर
अम असंच असंच की कोणतरी एकी मित्र सांगात मी असं घातलेलं तसं घातले असं त्यांचं ऐकून घातलेलं हो मी.
हा आपल्याला वाटतंय की चांगलं होत असेल म्हणून त काही बारीक करून घातलेलं काय मग?
होय बारीक मिक्सर ला लावलेला.
हा
आम्ही खातलेलं
हा, हा मग ते हलवत, हलवत हलवून, हलवून मग ते उकळे आणायची
उकळ्या होय हलवून उकळ नाही म्हणजे उत्तू जाऊ द्याचं त्याला कसं वेगळच असं म्हणजे उत्तू येते ते आपलं हार असतं माहिती लगच होतोय ती. त्यामुळे हालवायचं त्याला.
हम्म हम्म हम्म. ट्राय करून बघते मग एकदा ते कांदा लसूणाची पेस्ट ते वगैरे कालेज निघत्यात.
नाही, नाही काय मी फक्त इतकंच घालतेय बघा
हा हा बाहेर